खॅ.
फोन लागला मला माझा फोन कसा लागत नाही तुम्हाला
काय माहिती मी लावला तर नाही लाकला नाही नाही ग हाच नंबर हा हाच नंबर डायल केला की
मग कसं काही लागत नाही हरखर लागला पाहिजे.
हो ना, चालेल तुझं तर किती कॉल झाले?
हॅलो!
हॅलो!
हा, हॅलो!
हम्म, किती कॉल झाले आज तुझे?
माझे माझे अठरा कॉल झाले अठरा.
एका दिवसात.
नाही, दोन ते चार दिवसात.
हा.
आता हा एकोणीसवा कॉल आहे मग, अजून एक कॉल झाला ना तुमच्यासोबत
हम्म,
मग वीस पूर्ण होऊन जातील, मग तुम-मग आपण तुमचा कॉल सुरू करू, कंटिन्युअसली किती झाले तुमचे कॉल?
माझे आठचं झाले.
होवून जातील, ओ तुमचे पण कॉल बरोबर लोक ना लोकांना रिस्पॉन्स देत नाही, पटकन पटकन आपल्याला.
हो हो हो, म तू बाकीचे कुणा कुणाला कॉल केलेस?
मी एक मैत्रिणींना नाही ओ, कसले मैत्रिणी अ एक मुलगी होती, एक बाई होती तिला मी फोन केला हा तर ती म्हणे, मला नको म्हणे, मला फोन नका करत जाऊ तुम्ही म्हणे. अ तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला फोन करा म्हणे, मी काय सतत फ्रीच असते का? म्हटले ठीक आहे, मी कश- म्हटले बरं मी नाही करत तुम्हाला फोन मी
हा मग काय नाही तर ना, आम्हाला काय गरज पडली आम्हाला दुसरं कोणतरी भेटेल.
हा, बरोबर आम्हाला दुसर कोणीतरी भेटेल आम्हाला काय गरज आहे तुमची.
हा आ, मग काय?
बरोबर आहे. होऊन जातील ओ, तुमचे पण कॉल आपण हाय ना लोक बघू कोणी तरी. एका मुलासोबत झाला सकाळी एक काँल. अ दहा मिनिटाच काहीतरी बोलायचं, बोलायचं म्हणून बोलायचं त्याच्या सोबत एक दहा मिनिटाच काय नाही ओ, तेच ते कोणत्या कॉलेज ला आहे? काय करतो? हम्म, ते आणि सगळ्यांना सर मॅडम म्हणूनच हाक मारावे लागते ना.
हो ना, मग काय? हम्म, आता आपण समोरच्याला बघतच नाही ओळखतच नाही तर, त्याला कसं काय म्हणणार?
तेच ना मग, सगळ्यांना सर मॅडम म्हणूनच मारावे लागत त्यामुळे
हो.
काय नाही मग, त्याला पण विचारलं म्हटले कोणत्या कॉलेजला जातो? काय करतो? मग हम्म, त्यानी सांगितलं हे करत तो ते करतो. तो म्हणे माझ्या फोनच्या वेळेस दहा मिनिटाच्या वेळेस तू उचलशील का कॉल म्हटली? करू कर म्हटले.
हा, माझा तू उचलला, तर मी तुझा उचलेल.
मी पण तुझा उचलणार बरोबर.
आता माझा जर, एकानी नाही उचला तर त्यांनी जर मला परत रिटर्न कॉल केला तर, मी का उचलेन?
बरोबर मी का उच बरो
ह म्हणजे माझे दहा मिनिटं काही व्हॅल्यू नाही का तुझ्या दहा मिनिटा मी कॉल घेतली मग तू पण माझा िक वयला पाहिजे ना
बरोबर आपण बोलू शकतो. एका व्यक्ती ती सोबत एकशे ऐंशी मिनिटं बोलू शकतो म्हणजे मी तुमच्यासोबत बोलू शकते अ तुमच्या माझा जरी टास्क पूर्ण झाला ना..
तरी बोलू शकतो तू
तरी मी बोलू शकते त तुमच्या फोनवर. तुम्ही मला फोन केला ना, म्हणून मी माझे टास्क प कंप्लीट करण्याचा ना प्रयत्न करते पटकन पटकन कारण तु मग डायरेक्टली तुम्हाला हे करू शकते ना मी तुम्ही मला करू शकता त्यामुळे मी इकडे तिकडे लोकांना शोधत असते. इकडे तिकडे कॉल करते. टास्क पटकन कंप्लीट करून घेते मग. मग तुम तुमचा फोन उचलायला मला बरा पडेल.
पण आपण एका माणसाला पाचच कॉल करू शकतो ना...
हा असं म्हण म्हणतात ते लोक पण हे पण म्हणतात की एक एका माणसाला हवें तेवढे कॉल करू शकता तुम्ही ते पण म्हणतात मला काही कळतच नाही त्या लोकांचं काय आहे ते.
म्हणजे तसं असेल तर बरंच आहे ना! मग आपण... एका पण कसं आहे, आता हे फोन फ्रेंड आहे ना, मग तुम्ही एकाच माणसाबरोबर... कसं काय बोलत मग तुम्ही? बा दुसऱ्या- दुसऱ्या, नवीन- नवीन माणसाबरोबर बोललं पाहिजे.
बरोबर आहे आणि एवढे
एवढ्या कोणाशी बोलेल बाई तीस लोक कोण कुठून शोपते ह ना म
आपली ओळख तर पाहिजे ना, त्या लोकांसोबत बोलण्यासाठी
हो ना म्हणजे तीस लोकं कुठे तीच लोकांना कुठनं बोलायचं आणि काय बोलायचं म्हणजे अनोळखी लोकांसोबत. म्हणजे एकाम समज आता एका माणसाला दहा कॉल केले दुसऱ मासाला दहा कॉल केलेिसऱ्या माणसाला झाले ना आपलं टार्गेट पूर्ण. मग ते तीन माणसांसोबत आपण कम्फर्टेबल असतो.
अरे बापरे! हा टास्क मला बिलकुल आवडला नाही यार... काही पण टास्क आहे, लिटरली काही पण!
हा ना, आणि काय बोलायचं काय आपण?
हा तेच ना आणि आणि असं पण म्हणतात तुम्ही कि लोकांची माहिती पण विचारायची नाही प मुलांच काय विचारायचं मुलांना काय? तो म्हणे मी गव्हर्मेंट जॉब ला लागलोय म्हणे मग मनातल्या मनात म्हटली तरी कशाला करतो ह्याचा टास्क कार्याचा टास्क काय करायच आहे तुला गव्हर्मेंट जॉब ला लागलाय तर कशाला टास्क करतो कंप्लीट तो का ते काम आमचं आहे ह मी करतो
आमच्यासारखं असेल एखादां तर ठीक आहे बाबा तुला गव्हर्नमेंट नोकरी लागली तर तू तुझी नोकरी बघ ना
हा ना मी आजच एका सरांना फोन केला ज्या ज्या सरांकडून मी जॉईन जॉईन केला होता ना तर सरांना मी फोन केला की सर अ माझ्या टास्कच असं असं झालंय सगळ्या लोकांना अ ट्रान्सफरिंग ् तो टास्क आला तर सर मला का नाही आला मला का नाही क टास्क आले भरपूर लोकांना टास्क आले म्हणजे मैत्री मित्रांना टास्क आले तर मला का नाही आले मग ते सर बोलले की मी मी उद्या परवा मध्ये फॉलोअप घेतो, आणि तुला सांगतो म्हणे.
अगं, पण मला पण फक्त कॉलिंगचाच टास्क आलाय.
मग भरपूर लोकांना एक सोबत दोन तीन टास्क एका एका सोबत दोन तीन टास्क करतायेत लोक. क मग, म्हटले मला पण फ अ हा, आपण हो ते तर आहे.
म्हणजे मी पण त्या ग्रुपवर विचारल की, मला तो दुसरा टास्क का नाही आला? म्हणजे दुसरा टास्क नाही आलेला.
पण काही रिप्लायच नाही आला मला.
असेच असते ते लोक. मला असं वाटतं हे लोक पण दुजाभाव करतात.
बघु तर म आला तर, रिफ्रेश केल्यावर. केल का?
मला वाटतं, हे लोकना दुजाभाव करतात. त्यामुळे ना, मी ना अनामिका फाउंडेशन कडूनच हे करते जॉईन केलंय मी. आणि त्या लोकांना ना सांगितल्यावर तर लोक करतात म्हणजे करतात हेल्प कारण मी ब्लाइंड आहे ना. तर अ त्या साईडनी मी केलेलं, त्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं
हम्म, पण मग, तुला अ तू नंबर कसं शोधतेस तुझ्या फोनमध्ये वेगळी सिस्टम आहे का?
नाही ओ, मी ट एक टॉक बॅक नावाच ॲप असतो.
ह ह.
जर तुम्हाला भविष्यात राहतात. सप बट नावाचा ऍप असतो, एक्सेसबिलिटी हा तोच ऑन केला ना तर, तिकडे नंबर वगैरे वाचून दाखवत की कोणाचा नंबर आहे, कोणाचा नंबर नाहीये.
अच्छा! म्हणजे सगळं तुम्हाला ऐकू येतं.
हा, ऐकू ऐकून वाचून वाचून दाखवत तो आणि आपण ऐकायचं. आणि जो नंबर पाहिजे ना त्याच्यावर कर्सर ठेवायचा, आणि कॉप- कॉपी करायचा आणि कार्याच्या एमटी मध्ये जाऊन पेस्ट करून टाकायचा आणि कॉल करायचा.
मग, बरं हाय की.
एवढं कोण करणार कांड?
हम्म, पण मग तू ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करतेस?
मी त्याच्या व्यक्तिरिक्त मला कादंबरी वाचायला खूप आवडतात. मी कौटुंबिक कादंबऱ्या खूप वाचल्या आहेत. मला हॉरर स्टोऱ्या वाचायला खूप आवडतात. हाँरर स्टोरी बापरे! अ नारायण धारपांच्या वाचल्यात मी भरपूर म्हणे अ मला अ आणि ना मला साने गुरुजींची पुस्तकं वाचायला खूप आवडतात, मला त्यांच तीन मुलं हे पुस्तक खूप आवडलेलं ना.
हम्म हम्म,
अ नाही वाचलेलं आहे, भरपूर म्हणजे कादंबऱ्या वगैरे वाचल्यात. जनरल नॉलेज वाचाय हि-हिस्ट्री मला हिस्ट्री मध्ये मला शिवाजी महाराजांचं इथिहास वाच वाचलाय मी भरपूर आणि
संभाजी महाराजांचा वाचलाच का?
संभाजी महाराजांचा पण मी वाचलाय त्याचे सिरियल पण बघितले. अ ते टि व्ही वर लागते ना
हां ते छत्रपती संभाजी.
हा त किती सिरियल पण मी पाहिली आहे. मला ना हे अ स्वराज्य जननी जिजामाता ते सिरियल बघायला काय नाही पण मला ती एवढी काही खास आवडली नाही.
मी तुला सांगू मी कुठली मी टी व्हीच बघत नाही.
हा पण एवढं काय सजमला नाही.
तर सिरियल वगैरे माहीत असतात कारण कसे न्यूज वीजमध्ये त्याची ॲड येतेच ना मध्ये पण मी एकही सिरियल बघत नाही.
बरोबर.
कारण की काय होतं मला मला ते सिरियल बघायलाच नाही आवडत त्याच्यापेक्षा मला पिक पिक्चर बघायला आवडतात कारण कसं तीन तासात पिक्चर पूर्ण संपून जातो. पण सिरियलचं कसं होतं की आता उद्या काय होणार, उद्या काय होणार, उद्या काय होणार, रोज तेच. आज ईथच मध्ये संपली आता उद्याला काय? आज ईथच मध्ये संप उद्याला काय, मग ते फुकटच टेन्शन येऊन जातं डोक्याला ते त्यांचं त्यांना ते म सिरियलकडून पैसे मिळवतात आणि आपण टेन्शन घेऊन बसतो
तेच ना शेवटला काय घटणार?
म्हणून मी सिरियलच नाही बघत म्हणजे मला पहिल्यापासूनच सिरियल बघायला नाही आवडत. मला पिक्चरच आवडतात बघायला कस तीन तासाचा पिक्चर बघायचा तो संपून जातो टेन्शन खतम
पण मग मराठी पिक्चर बघतात की हिंदी?
मराठी बघते, हिंदी बघते.
मला अलका कबुल मला रडके पिक्चर बघायला खूप आवडतात यार ताई
रडके नाही मी हॉरर पिक्चर बघते. हॉरर, सस पेन्स म्हणजे मला मारामारीचे पिक्चर नाही आवडत पण मला असे हॉरर, सस्पेन्सवाले असे पिक्चर आवडतात आणि ते लव्ह स्टोरीवाले तर कधी कधीच आवडतात म्हणजे जुनी लव्ह स्टोरीवाले पिक्चर मला आवडतात आत्ताची लव्ह स्टोरी बकवास असते. कुठला?
टाइमपास.
हां बघितला दुनियादारी, टाइमपास परत तो शाळा आणि ते पिक्चर मला आवडतात परत आत्ता आला येतो नाही का कुठली शाळा? क्रांती ज्योतिविद्यालय
अच्छा कस आहे पिक्चर?
तो पण चांगलाय. क्रांती ज्योती म्हणजे त्यांची ती शाळा जुनी मराठी शाळा झालेली असती म्हणून मग अं दुसरे असे शिक्षण क्षेत्रातले लोक नाही का ज्यांच्या प्रायव्हेट शाळा असतात. ते कसं ते शाळा तोडायचं तिथं प्रायव्हेट स्कूल करायच ते सगळं प्लॅन करतात आणि मग त्या शाळेचे माझी विद्यार्थी ती शाळा वाचवायसाठी कशी काय काय करतात प्रयत्न करतात.
ह
ते सगळं आहे त्याच्यात. आणि खरंच आहे ना, आता आजकाल मराठी शाळा तर तोडायलाच बसलेत सगळे.
हम्म, मराठी शाळा नाही बंद होत, चाललयं सरकार पण दंगा नाही झाला पाहिजे, मला असं वाटत.
ती मराठी मराठी शाळा कशाला बंद पाहिजे, यार आपली मातृभाषा आहे ऐक ना दहा मिनटाचा कॉल झाला का, बघं बरं?
हा, थांबा परत करा म.
अम, झाला झाला.